हॅलो हा ह.
कश्या आहात.
का
हा चला आज आपण रेसिपी बनवायचीये. तर त्या रेसिपी विषयी बोलूया काही.
हो हो चालेल चालेल.
हा तर आम्हाला पुढ त मासवडीच आमची आमच्या फॅमिलीमध्ये मासवडी खूप आवडते सगळ्यांना. तर मासवडीच्या जेवनां हो मासवडीच्या जेवणाविषय ते वू आपण बोलूया आणि काय त मासवडी ही नाही का म्हणजे, शाकाहारी माणसासाठी जसं आ नॉनव्हेज चे याच्या माणसांसाठी कस नॉनव्हेज आवडतीच व्यक्ती, आवडत असत. तश्या शाकाहारी माणसाांसाठी मासवडी आ जास्त आवडते आणि पौष्टिक असते शरीरासाठी पौष्टिक असते ते तर च्या विषयी म्हणजे कस अस आपण बोलूया, त मासवडीमध्ये काय, काय, घालतात माहिती का आमच्या इकडे अ पांढर तीळ घालतात शेंगदाण्यात कूट असतो कोथंबीर कांदा लसूण आ याच म्हणजे सा चांगला याच कूट करायच शेंगदाण्याचा कूट करायचा कोथंबीर बारीक चिरून घ्यायची, खूप सारी खूप मोठी आ कोथंबीर घ्यायची, कांदे घ्यायची वीस पंचवीस कांदे चांगले हा कांदे या हा
हा हा!
कांदे वगैरे, कांदे वगैरे घ्यायचे त्या च्या मधे आणि ते अ बारीक करायचे, आणि बारीक करून काय करायच? आपण ते सगळं सारण तयार करायचं, गरम करून घ्यायचं तेल्यामध्ये लाल मिर मिरची मध्ये परतून घ्यायचं, हा लाल मरची मध्ये परतून घेतल्याच्या नंतर ते सारण तयार करायचं आणि नंतर लाल मिर ची मध्ये बेसन हाटून घ्यायच आपण आ जे बेसनपीठ करतो ना पाण्याला चांगली ऊ पानीला जिऱ्या मिरची मोहरीची, आणि अ लसणाची तडका द्यायचा त्या त्याच्या मध्ये लाल मिरची, चांगली लाल मिरची वाटून घालायची
लाल मिरची ना वाटून घालायची, आणि त्याचा तडका द्यायचा चांगला आणि ते बेसनपिठामध्ये पूर्ण हटवून, हटून, हटून पूर्ण गरम करून घ्यायचं ते बेसनपीठ बेसनपीठ गरम करून घेतल्या नंतर स्लो गॅस आपला, स्लो गॅस करा, चूल करा चुलीवर केलं त अति उत्तम चुलीवरची टेस्ट वेगळीच होते आणि हो स्लो गॅस वर करायचं, आणि स्लो गॅसवर केल्याच्या नंतर काय करायचं थोडस आपलं ओला रूमाल करायचा, किंवा ओल रू माल करायचा आणि त्या रुमाल पाटावर आपल्या मं मोठ्या हो अ आणि मोठ, मोठ कापड आप ल व्हाईट कापड अस पंचा वगैरे स्वच्छ धुतलेल आणि ते ल्ल्याच्या नंतर आपण काय करायचं त्याच्यामध्ये
अ बिसन पिठाच्या मध्ये आपण भाकर कशी थापतो तसं पूर्ण थापून घ्यायचं पातळ याच्या मध्ये आणि ते सारण बरोबर मधोमध, मधोमध भरायच मधोमध भरल्याच्या नंतर तिची पूर्ण पिळकुटी करून घ्यायची अशी पिळा मारून घ्यायचा त्या बेसन पीठाला त्या कापडाने वरू करायचं.
हा.
पूर्ण असं चीपुण हातावर घेऊन असं ते दाबून घ्यायचं पूर्ण अस म्हणजे जस माश कार असतो अस लांबच्या लांब त लांबच्या लांब आकार झाला पाहिजे आणि त्याला मग तस कटिंग करून घ्यायचं छोटे-छोटे आपण जसे आपल्याला जवढे त त्याच आकार हो हो अ जसे पाहिजे तसे करून घ्यायचे आणि केल्याच्या नंतर मग आपण त्याच सारण जी बाकीच राहिलेलं असतं त्याच्यामध्ये काळा मसाला आणि लाल करून अ त्याच्यामध्ये तयार करायचं वाटण तयार करायचं. ते वाटण बारीक वाटून घ्यायचं, हो. अ बारीक वाटून घ्यायचा आणि त्याची आमटी तयार करायची जशी कटाची आमटी बनवतो तशी आम त्याच्या त्या वाटणाच्या आमटी तयार करायची. त्याच्यावर तीन हो, त्याच्यावर म्हणजे नाही का पण कोथिंबीर वगैरे घालायचे अशा प्रकार अ को कोथंबीर हो हो, आणि कोथिंबीर वगैरे घालून घालायचे आणि त्याच्याबरोबर ज्वारीच्या म्हणजे आवडीनुसार आपल्याला आपल्या काय आवडतं आवडीनुसार जस ज्वारीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी पा उन्हाळ्यामध्ये चांगल्या पोष्टी पौष्टिक असतात आपल्यासाठी नाचणीच्या भाकरी करतो आपण नाचणीच्या भाकरी थंड अस उन्हाळ्यामध्ये खाल्ल्याच्यानंतर आपल्या पोटाचा जो जठार आहे ते जे म्हण गार पडत आणि त्याच्यामध्ये आपल्याला पचनाला पण चांगलं असतं ज्वारीची भाकर वगैरे. आणि ज्वारी हा ज्वारीची भाकर किंवा आवडीनुसार ताईंना बाजरीची भाकर पण आवडती बाजरीच्या भाकरी करून कांदा अ कांदा, टेम्बोटो वगैरे ते टाकून करून त्याच्यामध्ये नाही का आणि मस्त छान आण आहे मग त्याच्यामध्ये ते आमटी ताटामध्ये घेऊन हा जस आहे ती मासवडीत ती त्याच्यामध्ये टाकून भाकरी बरोबर खूप सुंदर लागते खूप छान लागते अशा प्रकारामध्ये
ऐकली नव्हती मी छान वाटली ऐकण. पहिल्यांदाच ऐकले ना?
हा हा हा तुमच्या इकडे काय तुमच्या इकडे असं काय फेमस काय करतात म्हणजे असं काय
आमच्याकडे पण बासवडी करता फ भाजी वगैरे करत. स्पेशली ते आमच्याकडे पिठलं वगैरे बोलतं बघा तो प्रकार करत बऱ्यापैकी. डुबू कुणाची भाजी ऐकलेली का तुम्ही.
तुम्ही याची कडीपत्त्याची चटणी कधी खाल्लीय का?
नाही नाही खाल्ली कडी पत्ता्याची च
अ कसं असतं कडीपत्त्याची चटणी म्हणजे आपल्या जेवणाबरोबर जस आपण चौसा मी शेंगदाण्याच्या चटण्या असतात ना.
हॅलो.
हॅलो, हा आवाज येतोय ना माझा? अ जस जवसाची चटणी शेंग त्यासाठीच कढीपत्त्याची चटणी सुद्धा केली पाहिजेत. आपण पांढऱ्या तिळाची चटणी करून ठेवतो जेवणा बरोबर खाण्यासाठी. हा. तर तशी कडीपत्त्याची चटणी आहे ना आपलं अ जसं लाल तीख तिखट आहे लाल तिखट लसूण, जिरे, ओवा ते घालायचं त्याच्यामध्ये भाजून घ्यायचा. कडीपत्ता पण चांगला परतून घ्यायचा कडक करायचा कडीपत्ता पण. थोडसं नॉर्मल. टाकून अस कडक करून घ्यायचा थोडासा आणि तो बाजूला काढायचा कडक केल्याच्या नंतर परत जिरे मोरी आणि त्याच्यामध्ये तुम्ही आपल्याला कोणत्या याच्यामध्ये लाल लाल मिरची लाल मिरच्या पूर्ण भाज वरे घ्याय भाून घेतल्याच्या नंतर त्याच्या थोडे जिरे थोडे जिरे थोडे जिरे टाकायचे थोडा वाट टाकायचा आणि ला लाल मिरची टाकायची लसूण टाकायचा आणि त्याच वाटण वाटायच म्हणजे जस लागतय ना आपल्याला तसं वाटण वाटायचं म्हणजे जशी जवस वगैरे सेम तस वाटून ठेवायच आणि ते इतक आप शरीसाठी म्हणजे पी शुगर वगैरे असतो ना त्यांना त्यांचा ते बीपी शुगर बीपी शुगर पण त्यांनी नॉर्मल होतो कडीपत्त्यानी ज्याच्या शरीरामध्ये समजा रक्ताचं हिमोग्लोबिनचं प्रमाण रक्त क क च जेवणामध्ये खात नाही पुणी डायरेक्ट खात नाही पोटामध्ये जात नाही कढीपत्ता कडीीपत्ता काय करतो आपण डाळीमध्ये कडीीपत्ता असतो अ किंवा याच्यामध्ये भाज्यांमध्ये वगैरे घालतो आपण कडे प पह्यांमध्येिकडे पता घालतो मुलं काय करतात तो काढून फेकून देतात पण प कडीीपत्ता हा अशी गोष्ट आहे की ती पोटामधून गेली पाहिजे
होकडी फक्त चांगला आहे ना केशांसाठी पण उपयोग पडतो परत आपल्या बॉडीला पण उपयोग करतो हो तर तो असा नाही खाल्ला जात असं चटणीद््वारे खाल्ल्या जात त्या
हो हो हो हो अशा म्हणजे आज पण करत नाही का कडी पत्ता म्हणजे गुणकारी हा परत केस आपले केस पांढर होऊ देत नाही कि कडीपत्ता लवकर हा कडीपत्ता परत केसगळ तिकड नव्हती केस वाढता चांगले केस कडीपत्ता खाल्ल्याच्या नंतर म्हणजे आपल्या ज्या जीवनामधल्या काही अशा वस्तू आहेत ज्या आपण वेस्टेज करतो त्या खूप काही म्हणजे आपल्या फायद्याचे आहेत जसे घरातले मसाले
हा हॅलो हो
हा आणि घरातले जसे आपल्याकड मसाले आहेत सात वि लायची असते अ सुंट असते लवंग असते अ वेलदोडे आहे ह दालचिनी आहे म्हणजे हे आयुर्वेदातले आपली हळद आहे हे हळद आपण याच्यामध्ये टाकतो भाजीमध्ये टाकतो आपण हो हो हो हळदी पासून प्रोटीन एवढं भेटतं म्हणजे त्याच्या शरीरामध्ये वंगण वगैरे हाडां ज झाले त्या व्यक्तीन तर सकाळी त हळद पाण्यामध्ये टाकून ये ना एक ग्लास उकळून प्यावी रोज प्यावी एका महिन्यामध्ये हाडेदु पै कमी होतात ठसूळ पाणा कमी जाण होतो हळद पिल्याच्या नंतर हळदीमध्ये एवढं ग गुणकारी हळद आहे जसच विलायच्या आहे वेलदोड्या आहे दालचिनी आहे दालचिनी जर तुम्ही अ स्वतः म्हणजे एक खालदयचे तर डोळ्यांना
हम्
तुमच्या आरोग्य चांगले दालचिनी वून दालचिनी पण खूप फायद्या तुमच वे
छान आहे फायदेशीर पण आहे जसं जिरं म्हटलं जिऱ्यापासून पण आपल्याला फा बॉडीशी फायदा आहे आणि पचनाला पण चांगलं आहे जिरां जिरा जरर भिजून जर खाल्लं आपली बॉडी पण फिंट होती, आणि वेट लॉस ला पण चांगलं
हो हो हो, ते पणा आणि जी ते ओ-ओवा खाव ओवा थोडसं खाल्ला हळद हेच्यामध्ये म्हणजे सगळं आपल्या बॉडी साठी अ खूप म्हणजे खूप चांगलं आहे, आणि आरोग्यासाठी पण चांगलं आहे जसं क हो मसाले पदार्थ पण हे खाल्ले पाहिजे, लाल तिखट आहे लाल मिर्ची लाल मिर ही वाटून खाल्ली पाहिजे, लाल तिखट म्हणजे आपण जे विकत आणतो ती नाही तर, आपण लाल मिरची आपण वाटून खाल्ली पाहिजे. हिरवी मिरची आणि लाल मिरची अ लाल मिरची आपण लस वाटून खातो त्या प्रकारात.
हा हा हा, कस करता होय
लाल मिरची आहे ना, लसूण वगैरे घालून वाट वाटण करून खातो ना तर त्यांनी काय होत माहिती आहे का, रक्त पातळ होतं. हा, रक्त पातळ व्हायला मदत होते आणि फॅटच रक्त पातळ झालं म्हणजे नाही का, ते बीपी वगैरे रक्त ब्लॉकेज होत. नाहीत त्याच्यामुळे मा जेव ना मध्ये मिर्चीचं पण म्हणजे खाल्लीच पाहिजेत, आपण म्हणतो तिखट ये पण खाल्लीच पाहिजे. चालेल अ चला, तुमच्याशी बोलून खूप छान वाटले चला. ध-धन्यवाद धन्यवाद!